हा बोला येतो - येतो. ताई बोला ना कशा आहात?
मजेत. काय चाललं बाकी?
बाकी काय नाही आता जे - जेवायचं थोडं अस आराम करायचा. दुपारी हं.
पण कोणतं विषय घ्यायचा तुम-तुमच्या डोक्यात आहे काही? तुम्ही सांगा किंवा मी सांगते.
सांगा तुम्हाला माया म्हणजे तुम्ही ठरव
हा बर चालेल मी अ म्हणजे माया डोक्यात असा विषय आहे की मोबाईलच वाईट परिणाम आणि चांगले परिणाम.
अच्छा अरे वा. हम्म हम्म हम्म, मोबाईला मराठीतून काय म्हणतात माहितीय का मॅडम तुम्हाला? आ हा दूरध्वनी आज बरोबर बरोबर.
हम् का मग ते बघा अ मलाच वाटतं आत्ताच्या काळाची गरज पण झालीय मोबाईल. आणि अ एक त्याच्यामुळे वाईट पण परिणाम होतोय ना आताच्या मुलांवरती.
हम्म नक्कीच नक्की कीच वाईट परिणाम जास् त दिसतात. म्हणजे मला तर चांगला परिणाम पेक्षा वाईटच जास्
बरोबर मोबाईल मुळे काय झालंय की लांब ण सुद्धा आपल्याला आता जवळ वाटतो.. ह ना दूरध्वनी म्हणूया आपण हा तर त्याच्यामुळे एखादा. हो लांब किंवा खूप लांब आहे आपण भेटण शक्यच नाही एक दिवस प्रवासीो दिवसातच प्रवासी.
हा ना
ते मोबाईल मु आपण कनेक्ट होतो. दोन एका सेकंदात आपण समोरच्या फोन लावू शकतो. तो आहे ना कि बाबा कसं आहे काही नाही सगळे हालत वगैरे विचारू शकतो म्हणजे एक मानस सुद्धा कनेक्ट आहे मोबाईल होय
जवळ येतात जवळ येतात आपण काही असल तर व्हिडिओ म्हणजे जो व्हिडिओ कॉल कणे तर आप.. पण सगळं दाखव शकतो इथे काय चाललंय..
हा
मोबाईलमुळे हा फायदाच आहे तसा माणसाला
हो हो बरोबर वाईट परिणाम म्हणजे मग आता त्या मोबाईल मु लहान पोरांवरती खूप हे होऊन झालंय ना दुष्पिणाम म्हणजे एक तर कंटिन्यू मोबाईल स्क्रीन डोळ्यासमोर ते ठेवत असतात कंटिन्यू काहीतरी व्हिडिओ आहेत. ते ग बघत असत त्याच्यामध्ये मग ते अभ्यास सोडून मोबाईलकडे जास्त लक्ष वेधलं जात ना पूर्वी कस अ ह्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळे मुलं एकत्र ग्राउंडचे गेम खेळायचे हाय ना, मैदानी खेळ खेळायचे एकत्र यायचे आता कोणी लवकर उतरता नाही खाली खेळायला घरात जरी ठेवलंय मुलाला आणि फोन ठेवला त्याच्याकडे की तू बाबा एक पूर्ण दिवस थांब घरात, तो राहू शकतो आता एवढं पेशन्स आहे त्या पोरांमध्ये
ते मग त्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या व्यायाम नाही होत, खेळणं नाही होत, मग ते साहजिक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय, कि मग भूक नाही लागत, आणि खाल्लं तरी मग ते असं काहीतरी वेप हे खातात सटरफट त्याच्या ने वजन वाढते वजनच वाढते म्हणजे ते हे वाढत मेद वाढतात त्यांच्या शरीरात आणि त्यात शरीरावर वाईट परिणाम होतोय, आजार वाढतात, डायबिटीस सारखे आजार वाढ
हो-हो
असे सगळे मग मोबाईलचे दुष्परिणाम होऊ लागते
हम्म
तुम्हाला तुम्ही ऐकलंय का बाल मधुमेही खूप वाढलेत आता म्हणजे ज्या मुलांना लहान वयात बालमधुमेही हा मधुमेह हा म्हणजे ज्या मुला त्या मुलांना काय होत, कि लहान वयातच मधुमेह म्हणजे त्याला बालमधुमेह म्हणतात की मधुमेह हा म्हणजे त्यांना होतो शुगर वाढते त्यांची अस त्याच होत तर ते एक तर मानसिक म्हणजे एक आहे कारण त्याच्यासाठी ते, परत.... अ ते एकाच जागी बसून काही खेळणं नाही काय नाही मग खेळले नाहीत तर रक्तभिसरण होत नाही. मेंदूपर्यंत रक्त प्रभाह नाही जा. आणि त्याचा सगळा. परिणाम त्या त्यांच्या शरीरावर होते.
आणि अ चांगला उपयोग दूरध्वनीचा चांगला उपयोग म्हणजे कस आता आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती नाही आहे आपण पट कशी ते टाईप करून ते सर्च करू शकतोे शोधू शकतो त्याच्यात नाही का
हो नक्कीच ना.
झाल किं मग गुगल झाल युट्यूब वर आता तुम्ही साध तुम्हाला आता काही जमत नसल कोणतंही काम तुम्ही त्याच्यात विचारून सुद्धा पटकशी करू शकता. ते ना त्याच्यामुळे तो एक चांगला परिणाम. ण द गोष्ट नचा
आता आपल्याला काही एखाद पाक क्रिया येत नसतील तर आपण युट्यूब वर टाक
हा लगेच लगेच बरोबर आता मी एक सांगते गोष्ट की माझ्या मुलीला आता बरं नव्हतं म्ह तिला नॉर्म हे झालेलं अ भुषणते मु ना थोडा गाठी झालेल्या माहानेवर छोटी ती सतरा महिन्याची अ मी आता लगेच तर दावाखान्यात जाऊ शकत नव्हती म्हणजे आता इथे खूप जळगाव सॉरी या साईडला ना खूप ऊन आहे तर तिला असं लगेचदा पे ना काही शक्या ना उ द तर ए आय मध्ये मी विचारलं यासं झालेलं आहे तार तथून म लगेच रिस्पन्स म्हणजे उत्तर मिळाला नाही का तेव्हा थोडा दिलासा भेटला की हो खरंच आहे पण काही कामाचं आहे या गोष्टी पण आणि खूप चांगली माहिती हा
नाही तुम्ही हे चांग त पण म्हणज का इम लब म्हणजे तुम् पूर्ण ए आय व किंवा कशावर असं अवलंबून नकारव तुम्ही पहिला तुमचं पाऊल असेल ते दवाखान्यात म्हणेजे आपण नाही घ्यायच
उष्णते नाही नाही ते उष्णते मुच झालेलं मला असं वाटतं आधी नव्हता आता ती ना कधी आता जेव्हापासून मे महिना लागला ना मॅडम तेव्हापासून ते झाले थोडा उष्णतेच्या गाठी असा बघा तेच हो पण मग आता म्हटलं तरी एकस
पण हा नाही म्हणजे डॉक्टर कधी पण घ्यावा
हो हो हो
अ हे नाही घ्यायचं आपण
हा म तिचा तिचा म्हणजे त्याचा तिला असं काही त्रास नाही ते दाबल किंवा दु- खतय वैगैरे काहीच नाहीे आणि झोपते जेव तेय वगैरे बाकी खेळती वगैरे असं. सगळं आहे नाही पण मग त्याचा काही हे नाही वाटत. मला अजून की घाबराय सारख काही त्याच्यामुळे म्हटलं आता बघू थोड आठ एक दिवस झाला तर ठीक नाही त मग चेक करून घेऊ असं. मग एक मोबाईल मुळे गोष्ट पण थोड नाही का आपल्याला थोडं असं रिल्याक्स वाटत ना.
हो नाही बरोबर आहे. पण आता त्याच असं म्हणतात ना आता त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात बघा. आता ही एक झाली चांगली बाजू पण तेच एखाद्या व्यक्ती आजारी आणि त्याने असा काहीतरी पराक्रम केला. ते पाहून या वेगळंच त्यांनी हे केलं आणि डॉक्टरकडे गेला. त्याच्या म्हणजे त्याच्या शरीरावर काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतो. तो हे पण लक्षात घ्यायला पाहिजे बरं का आपण शिवाय आज तर मुलं काय करतात काही त्यांना कॉलेज काही त्यांच्या प्रोजेक्ट आहे काही करायचंय त्यांना म्हणजे काहीतरी दिलंय असायन्टमेंट वगैरे तर ते मुलं सरळ त्या मेटा, एआय किंवा काय वर जातात.
हो बरोबर
पूर्ण रेडिमेट उत्तर मिळतात. मग त्यांची ते विचार करण्याची क्षमता जाते. ना त्या मुलांची म्हणजे ते वि चार रच करत
हम्म म्हणजे मुलांसाठी खरं म्हणायचं तर, त्यांच्यासाठी एक हेच आहे ते दुष्परि
हो म्हणजे त्यांची बुद्धी कशी तल्लक होणार आपल्याला हा आपल्यापूर्वी काय सांगायचे आपले शिक्षक जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा, की बूद्धीला गंज चडू नये म्हणून तुम्ही त्याचा वापर करा. म्हणजे वाच - - त्याच्यावर विचार - - करा तुम्हाला काय वाट - - तर त्याची प्रतिक्रिया द्या. तर असं आता होत नाही. म ते रे पूर्ण - - ज तशी उत्तरे यांना मिळते - -
हा सोपं म्हणजे एकदम मेहनत करायची गरज नाही. त्या आता- -
त्यांच्या बुद्धीने त्या बुद्धीचाच वापरत नाही.
ह मम लकडाऊनच्याचं पिरेड - - ते बघा जे लॉकडाऊन चे - - कोविडच्या प - - ऑनलाईन क्लासेस घ्यायचे तेच - - त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अ आई किंवा बेसिक बाराखडी सुधा माहि - - ती त्यानुसत दोन वर्ष लोटग गेलं पुढे- - त्यांच तर बेसिक त्यांच्या - - पायाच त्यांचा मजबूत झालेला नाही त्याच्यामुळे मग ते पुढे फक्त अ करतय म्हणून करतय काहीतरी- - ते ते लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये पण थोडं एक - - क खूप वाईट परिणाम झाला त्या गोष्टींचा.
म्हणजे हा कुठेतरी दुष्परिणाम पण दिसतो जश चांगल्या गोष्टी आहेत. आपल्याला मोबाईलच्या तशा वाईट पण आपल्याला अनुभव आलेत त्याचे - -
बरोबर मला असं वाटत ते मोबाईलच्या आधीचाच काळ - - एकदम छान होता. कारण तेव्हा लोक मेहनत करायचे किंवा सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनाने आणि स्व - - शोधून करायचे. आता सगळं त्या फोनवर डिपेंड असत. चं हेना. काही सापडलं नाही काही झालं नाही तर त्या - - शोधा मोबाईलमध्ये - -
तेच ना आणि घरातला दुष्परिणाम तुमच्या लक्षात आला. का ह. पण सगळेच मग - - मोबाईल मध्येे व्यस्त. असत जेव्हा आपण घरात सगळे असतो आणि बोलत नाही एकमेकांशी संभाषणच कमी झालं नाय का
जरी गेलो आपण. तर मग सगायचीथे मोबाईलमध्ये वस्त्य. तसता म्हणजे एवढा लांबून येत आपण एकमेकांना भेट टायला. पण ते सगळा वेळ आपल्या फोन मध्ये जा
तेच मी म्हणते ना की मग सगळ्यांच झालंय तर हे पण कुठेतरी मनाला म्हणजे हे होत
हो पूर्वीच खरंच ते जुनेच दिवस खूप आठवतात कि ह्या गोष्टी इतकं म्हणजे काही नसताना सुद्धा तेव्हा खुश होतो. पण आहे ना आता सगळा अस कुठतरी आस एक दुःख असत की बाबा कायच नाही आपल्याकडे आपण एकटेच हे ते सगळ गोष्टी असून सुद्धा एकटेपणा वाटतो पण पूर्वी काहीच नव्हत तरी एकत्रपणे
दुःख असं होतं ना बऱ्याच बायकांना म्हणजे मानसिकतेची गरज आहे आता की त्यांना वाटलय आता आपल्या सोबत कोणच नाही आपल्यासोबत गप्पा मारायला कोणच नाही असं चालेल खूप छान वाटलं तुमच्या बरोबर हो हो हो मला पण खूप छान वाटला ओके हा धन्यवाद.